हॅलो.
हॅलो.
हा काय करताय?
घरीच आहे आवराली.
होय कॉलेज वगैरे काय
कॉलेज चालूय की.
जेवण वगैरे?
जेवण ते संध्याकाळी येतात थोड्या वेळानं
होय.
हम् तुमचं अजून काही ठरलेलं नाहीये.
कोण करते घरी
आत्ती
होय तुम्ही आत्ती जवळ बोलायचा हा हा म घरी कोण कोण असतय?
मी आत्ती आत्तीचं मिस्टर आत्तीचा मुलगा माझा भाऊ, आजोबा
मोठी फॅमिलीय की
होय
ह तुम्ही कोणत्या कॉलेजलाय?
डी के ए सी कॉलेजला तत्जर आर्टस करा
कुठं राहताय तुम्ही?
काबनूर मध्ये
बरं.
तुम्ही?
ह मी इचच करुंजी मध्ये
हम्म.
कबरजवळ नाही तरल तर म्हे
होय.
कबनूर मध्ये कुठे?
हुकनूर मध्ये सनी कॉर्नरला
हा हा हम् कॉलेज कुठं आहे तुमचं
आमचं कॉलेज चल का रणजी म अ शावक त्या लकड पेट्रोल पंप आहे ना त्याच्यासमोर
हा हा
हम्म
किती वेला
बारा तेरा वेला फर्स्ट इयर बी ए फर्स्ट इयर तुम्ही काय करतात
जेवण
हम्म तुमच्यात काय काय मेनू
आमच्या तंबाड्याची भाजी चवळीच्या आची भाकर
हम्म
बा
आणि काय काय करता तुम्ही
काय नाही घरी अस असते
हम्म तुमच्याकडे कोणकण असतं
हॅलो
तु तुमच्या घरी कोण कोण असतं
माझी लहान मुलगी आहे नऊ महिन्याची मी मिस्टर सासूबाई सासई नंदुबाई नंदुबाईंची मुलगी
तुमची पण फॅमिली मोठी
होय मोठे मग जॉबला
मुलगी नाही सोरलाय होत्ता जातता आधी
हा हा हो मॅरिड आहे का अनमॅरिड ह एज किती
हम् एकोणीस मुलगी काय करत आहे त्यांची
झोपले
हम्म मिस्टर
कामावर
घरी एकट्याच आहेतात का काय
होय
हम् आणि काय करता
काय नाही आता जेवण कधी
ह् जेवण आमचं थोड्या वेण आटला
हा म अजून
अजून काय स्टडी थोड्या वेळने करायची
हा
गोठ असते
भाऊ त्याच असतय कामाला गेलाय
कवच
हम्म
काय जॉब करते
तो इलेक्ट्रॉनिक्समध्येध्ये दुकानात कामलाय
हा ह
हम्म
आणि आती जाबला जाते
हो
म हजर
का तुम्हाला कुठे फिरायला ते नाही आवडते का
डते कि
कु णीकडे
अससला आम कावला
हम्
गार्डन मध्ये
कोणीकडे गेलेला काय करायला
ह् अजून तर नाही
प्लॅन जायच्या ते
ह पर्वा गेलतो
हम्म कोणीकडे
मीन गोवाला
हम् तिथे जाऊन काय काय केला
कागल मध्ये आहे काही नाही एन्जॉय केलंवर तिथे स्विमिंग पूल आहे
हा
स्विमिंग पूलमध्येध्ये एन्जॉय केलं
फॅमिलीसोबत गेलता काय फ्रेंडसोबत
फॅमिली सोबत मामा मामी दोन मामा होते होती मावशी होती. मी माझे मिस्टर मावशीची मुलगी
तुम्हाला बहिणीचे ते
बहिणी चार आहेत मावशीच्या मुले आहेत.
हम्म
भाऊ सक्काय एक चुलत चार आहेत.
हम् भाऊ काय करते.
भाऊ कॉलेज ला
कितवीला
आता अक्रवीला
हम्म मम्मी कुठे असते तुमची
मम्मी गावाकडे असते कर्नाटक
हम्म मम्मीच्या गावाला गेलाय क तेी
होय जाते. की सुट्टीला म
मान का
ह तुमची मम्मी
आमची मम्मी तिकडे असते. आमच्या घराकडे
हो ना
हम्म
आणि आत्तीला मुलं मुली मुली
आज तुला एक मुलगी आहे एक मुलगी एक मुलगा आहे
मुली
मुलगी सांगली असते. कॉलेज ला
हो कोणत कॉलेजला
आप्पासाहेब बिरनाळे
ह आणि मुलगा
मुलगा इथच असतो. तो पण कॉलेजला
होय तो कोणत्या कॉलेजला
त इथ रत्नादेवी स्कूल
हा हम्
हम्
तुम्हाला काय काय काय करायला आवडते?
हम्म सगळ्यांना मदत करायला आवडते. एक्स्ट्रा नॉलेज म करते घे
कोणता सण जास्त आवडते.
गणेशोत्सव
गौरी गणपती
हम्
मग गणपतीला मोदक वगैरे बनवत असेल?
बनते ही
कोण बनत
मी बनवते आती बनवत कधी कधी बहिणी येतात ती बनवत्या
ह तुम्हाला जेवण सगळ येत स्वयंपाक नॉन वज
नान वेज पण येते
खाताय
नाही
खात नाही पण बनवताय येते का खात का नाही म
खातात ना धी सोडले
हो
हम् असच इच्छा मोरली सोडली
म्हणजे नवस वगैरे काय केलंय का
नाही नाही तुम्ही
मी खाते पण बनवते. पण मला जास्त चिकन आवडतय.
आणि काय आवटते? फ्रूट्स मध्ये
फोट्स मध्ये कलिंगड
हम्म भाज्यांमध्ये
सगळ भाग्या आवडतात तश
हम्म आणि काय आवडते बाहेर जायचं खायला
बाहेरच सिक्स्टी फय चायनीज पावभाजी पावभाजी जास्त आवडते तुम्हाला काय आवडते बाहेरचं
चयनीज मंचूरियन
कधीाताय फ्रेंड्सोबत चायनीज खायला
जात कॉलेज मधल्या फ्रेंड सोबत जात
होय ह् कॉलेजच्या आसपास
नाही तिकडं गावात जाईल ना
लांबाईक आहे बरोबर
हम्
हम्
तुम्ही कोणी इकडे फिरलाय का नाही फ्रेंड्स सोबत
लग्नाआधी फिरले आता जास्त नाही
हम्म
लग्न झाल्यानंतर जास्त नाही फिरले कुठे
लग्नाआध कुठे गेलेलं
असं कुठ तररी ट्रिप निघली की गावाला
हम्म
एकदा सिंधुदुर्गाला गेलतो
तिथे काय काय बघितलं मग सिंधुदुर्गच फक्त क जण कणता पसते
हो जरा एन्जॉय केलं समुद्रात
हम्म
चागल कॉल करेन परत
ओके हो का नाही ना पुढे